हॅलो.
हा ऐकू येते काय?
होयं येतयं की.
हम्म बरा हाय काय?
होय
मग चहा पाणी झालं.
झालं झालं तु होय होय तुझ झालं का?
झालं झालं माझं.
हम्म काय करतेस?
काही नाही आत्ता कॉलेजला जाऊन जेस्ट बसलोय.
हा हा हा.
मग तुम्ही
मी घरीच असते आता माझं कॉलेज वगैरे सगळं झालं.
होय काय काय झाले मग तुमचं शिक्षण
मी ऑफ्टर्मिक टेक्निशियन आहे.
हम् हम् काय ऐकू आले नाही नीट मला
ऑफ्टर्मिक टेक्निशियन नेत्र चिकित्सक डोळे चेक करते नंबरच्या म त नंबर काढणे. अस.
हा हा हा बर मग आ.
तू काय करतेस हा आत्ता मुल त का लहान आहे ना म्हणून मग घरीच असते आता
हो काय मी लॉ करतोय.
अच्छा छान आहे की हा हा लॉ कोणत्या इयर ला. अच्छा मग होत आलं ऑलमोस्ट कं्प्लीट
हो होय अजून एक दीड वर्ष आहे. हो थर्ड इयर एक्झाम आहे पाच वर्षा तगन पिर मी हम्म हम्. मग सेकंड पिअर पाचशे जास्त थर्ड इयर संपला तर फोर्थ इयर चालू.
अच्छा छान आहे की मग आता एक वर्ष दीड वर्ष झालं की झालं. ह. झालं फायनल होय लॉ कमप्लीट झालं. मग लॉयर म्हणून तुम्ही?
होय होय होय. त्याला शिरमल घ्यायला लागते कष्टल घ्यायला लागते थोडं नंतर
कुठल्याही याला अभ्यास केल्याशिवाय काही नाही.
काही नाही तुम्ही जॉब करत होता का पहिला
हो जॉब करत होते ना मी जॉब करत होते हम्म. मी तर खऱ्या हॉस्पिटलमध्ये करत होते.
इचलकरची का?
हा नाही कोल्हापूर कोल्हापूर हम्म. तू कुठून करतेस आता ल
मी इचुलकरणजे माझं मी इथून चिकण कर्नाटक म कर्नाटक मध्ये शिक्षण घेतोय.
होय हा ह ह फीज वगैरे पण भरपूर असतील ना.
होय हो फिफ्टी फाय फोर्टी फिफ्टी फाय कसं असते माहित आहे काय? आता आम्ही एयर वाईज इयर वाढत जाते आमच्या माझ्या टाईमला होतं फोर्टी टू आता नेक्स्ट इयर ल्या त्यांना कस वात आणि दहा हजार वाटते पाच हजार वाढू. हो तस वाढव. तेवढं सु आम्ही एक्झमचं फी सगळ तीन हजार चार हजार आ्हाला भरायला लागते. ते सगळं सोडून तीन चार जर एक्झाम फी भरा लागते बाय न्स त्यात बॅक राहिलं आणि त्यात सात द रिव्हल्युएशन घालून ते चेक करून घ्या लागते. आणि आम्ही बॅकला आणि परत लिवायचं असल तररी त्याला होय. आणि त्यात लिवायची चाणी त्याला आठे रुपये देऊन असतं लई काय काय ह्यात.
ते त्या ज्या शिक्षणाच्या तुम्ही ह्याच्यात विभागात जात नाही ना तोपर्यंत बाकीच्याना काही नाही कथे काय असते असं वण वाट. हा बाबा लॉ केले हा ठीक आहे पण नाही ते जिथं जाणार आहे ते कर. ते त्यालाच ते माहित असते.
होय होय हो होय. होय मग तुमची बाळ मुलं बारकीे आहेत काय?
हो लहान आहे आत्ता दोन वर्षाचा आहे म्हणून मग असू दे परत काय वेळ मिळतोय का. नंतर हायच की आपलं जॉबच, हा एक आहे. मुलगा आहे.
मुलगा आहे काय? मला पण दोन हाईत मुलं.
होय?
होय.
मोठेे आहेत वाटतं?
मोठी म्हणजे एक तर थर्ड स्टँडर्डला आहे. आता एलके एकटं एलकेजीला आहे. तसं त्यांना घेऊ सगळं कसं कसं होतंय तसं खरच चाललोय पोरानां घेऊन.
चालेल पण असू दे इथथेपर्यंत आलेय म्हंटल्यावर दीड वर्ष काय.
होय आता एक तर परत आलेलं तेच लई मोठं कसं तसं काय काय करून, लय स्ट्रगल घेतलोय त्यासाठी मी. होय होय. अजून एक दिनवळशे एवढं झालं तर झालं माझं. हम्म.
बर होईल.
लय अवघड असतंय सोडा. सेटल व्हायचं असलं तर, मग जुनिअर सिनिअर च्या हाताखाली आणि काम करावं लागते वर्षभर. मग आम्हाला काहीतरी जरा सेट्ट होते, जरा होय असं ताई अस म्हणजे कसं होय. तसं नस ते आता कसं असं सांगू आम्ही ते शिकतोव हेच सगळं वेगळं असतं आणि पुस्तक सगळं शिकतो. पुस्त तकमध्ये काय आहे काय नाही. प्रॅक्टिकलच तिथं गेलं कनई तेच सगळं वेगळं असतंय तिथं.
वेगळं असतंय हो.
हो हो. तिथं सगळं टोटली सगळी डिफरेंट असते.
असतंय, मग प्रॅक्टिकलच मेन महत्वाची.
होय होय होय.
एवढं पुस्तकी ज्ञान घेऊन एक वर्ष जे जे काय असतंय सहा महिने एक वर्ष प्रॅक् ते केल त्यातच मेन सगळं शिकलं जातंय ना? म्हणून त्यासाठीच तर ते इंटर्नशिप अस स अ सगळ्या ह्याला असतंय.
आता कस आता नसते आम्हाला. फाय ए नैतिक इकडं ये. आम्ही फाय इयरला जातो बघा अ फायनल इयरला तव्हा असतंय आमचं. इंटर्नशिप असते आणि कोर्टला व्हिजिट करायची असते तीस तीस दिवस. मग तिथं काय काय कसं आणि केस लावत्यात आम्हाला एक केस देत्यात. त्या केसचा बद्दल मी स्टडी करून त्याच्यात वर एक बुक लिवाय लागलोय. डेअरी बून लिवाव लागतंय मला. होय लय असतंय फायनल इयरला असलं म्हणजे
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.